हॅलो.
हा क्लास ला पोहोचलो म्ह ग
हा हो च का. हॅलो बोल ना.
हा क्लास ला पोचला का म्हणलं.
हा पोचला म.
हा
अ आजून एक एक सरांनी मला वाट लावली आहे.
काय झालास?
म्हणज का आता लेक्चर डायरेक्ट पाचवा लेक्चर कर पाच वाजताचा. अले ठीक आहे.
हम्म.
आता बसलंय बाहेर म्हटलं बाहेर बसलं असलं तर काम पण करून देई खबडवासाय पण तेार ब
तू का चालंय का?
हा चालतेय मख.
कोठपर्यंत पोहोचला?
आज पण पोचला नाही आता पोचतो ह
हो पेट्रोल पंपाकडे गेलो पेट्रोल भरच गाडीच मग तिकडं पेट्रोल भरायला मालारा टईम लागला पेट्रोल वेट्रोल भरला आलोय.
हम्म
आता ब बसलो गाडीवर जरा एक ते अतिक्रमणमुळे गाडी चवण जरा अस कोपऱ्यात लावली मी. झालंच नाही तर गडी लावायला आज तर झाला नाही. व्हायरस लावली सध्या पण रस्त्यावर नाही लावली म्हणजे आत लावली बारावाै एरियावर.
हम्म तिथेच थांब गाडी प गाडी जवच थांब म्हणतय
हा गाडीवरच बसलेलो ना मग. बारा नंतर लेक्चर ये त्याचं, आत जाईल.
हा.
एक तर आज चष्मा काळा झाला. असं वाटते मी झोपेतून उठून आलो.
हं.
पुरा भाई, तोंड धुवायला पाहिजे होतं यार.
जाऊदे. एकतर उशीर होत होता.
हाऊ ना. वा वाटलं त्याच्याउन जास्त टाइम लागला पण. आता उद्या मला आठ वाजल.
आज, हां हां.
आज नही एवढ, आज एवढ नही लागलं टाइम. आज आता काय? आता मी आलोच किती वाजता,
हां, किती वेळ याचं ट्युशन? हॅलो, हॅलो, हॅलो, किती वेळ म्हटलं ट्युशन? हॅलो,
हॅलो,
हा किती वेळ म्हणलं ट्युशन?
आरे, आता सात वाजेपर्यंत राहील. सात साडे साडे सहा सात वाजेपर्यंत.
हं.
मग घरी येईल. जरा अभ्यास ते करल.
हं हं.
तुम्हाला आवाज नव्हता येत का?
हा ना.
हा ते मला म्हणते झालं म्हणलं.
हा जाऊ दे. आता येतोय न बरोबर?
हा आता येत
नाही नाही. हा.
त्या मधेच रस्ता ते क्रॉस करताना वाटत.
हा हा जाऊदे. आता येत असेल बरोबर.
आता बरोबर येतो. आपल्या नॉर्मल याच्यावाणी. काय मग? काही नाही टेकडीवर जायचा विचारे.
हा. मी पण येतो कधीतरी.
हा यार. तुला पण घेऊन जाऊ.
हा असं बी आता बोर होत. तू आता कधी जाणार आहे तुम्ही?
पाहिल, रविवारच जमलं तर.
हं.
आला घरी बी
माल, हा ना ते पण.
वरून तुझ्या घरच्यांनी सोडायला पाहिजे तुला.
माझ्या घरचे सोडत नाही ना बाबा. काय करतो?
तेच त आहे ना. सकाळी पाच ला आम्ही कधी माहितीय का साडेचार पावणे पाच ला निघून जातो घरातून.
हम्म
आमचा आमचा ग्रुप राहतो पूर्ण मग कस गाडी आता आमचं कस आ आम्हीु सरीकडे चाल अस गोवा भीविका मकबरा सिटीकडं तिथं उलटा वाढतो तुला वापस घेऊन त्याच्यात उलटा वाढतो पण ना आता आपण जर पणट येईल हिमायत बाग ते बारावर पडल पार्सल तथून जहत म म्हटलं
हा हा
नंतर आम्ही कॅनड मध्ये जातो फ्राईड राईस ते खातो
नाही ते नाही आपण समजा भाजरा मारुती इकड तिकडे जाऊ शकतो ना
बद्र मारुती गले लांब पडत ना खूप लांब पडतो झालाय ना गाडीत पेट्रोल किती माहिती का मस् पूर्ण एक काटा पुढं गायला पाहिजे ट्यवलचे जरा अस अलीगड वहिजे उलच्या मण बदरा आरती बरोबर ये कारण पन्नास मध्ये बदरम आरती जमत नाही
ह सई का
हा पण सकाही स काळी लवकर जाव लागत ते एवढे कुत्रे कावर बोंबलत आहे
जावले
ह आमचं चाले मदरा आणि पाहि आम्ही गेल होतो जर जात असेल ना तिकडून तर तुला सांगल मग मी मी पण गाडी काढल ना
हा चालेल चालेल
नाही तर मी काय म्हणते. असं आता गणपती येते. पुढचे वाहि पुढचे दोन आता एक म्हणजे महिन्यात अर्ध्या काय ना आपण दोघं जाऊऊया सकाळी सकाळी कोण जाणार घर सोडून
नाही रे मी राहो क नाही रात्री तर
राहिल रे दोन महिने फक्त गणपती कधी अठरा तारीख अठरा का चौदा
नाही रे चोवीस ला आहे
चोवीस ला आहे एवढला
हम
ते मला वाटलं आठराला आहे
नाही ना मा यावेळेस लालामी गणपती
तेच का ना आपण नाही ज्या तू माारक नाही खेळतील ना त्या गाडी काढू आपण जाऊन सगळे दर्शन करून घऊ
हा बर बर
मस्तग तू पण चालू मी पण चालवतो
हा
माला सगळर सिटीतले जेवढे माहितीय मी तुला सयगर घऊन जाई.
बर बर
आपण संध्याकाळी निघो मग रात्र रात्रपर्यंत येऊन जातो घरी जेवण ते करू जेवायच्या दिवशी जेवण ते करू हाती वेट झाला सहा झाली सहा मिनिटं पणना मी इथं येऊन सहा मिनटं झाली आता बसलय जरा हा ते सर मला बोलते ह नेनकर लेक्चर नक करू म्ह तू माझ चेन्ईच करणार मी असं लेट झालं होता अर्ध्या लेक्चर मध्ये कायच समजणार मला
ह
म्हणून बसलो आता गाडीवर पण आभाळ आले आहेत
तिकड ती तांबळच आहे
होा ना क धग पण आले आभड पण आले
हम्म
त्यात माझा चष्मा अजिबी भैया डायरेक्ट काळा पडतोय त का मुरात गेलो ना मी चष काळा होतो
ह स आहे का
डायरेक्टॉबल टाई हा आता गॉबल टाई झालाता च्माला काढून ठेवो थोडा कशच म्हणजे कसं क्लास मध्ये जायच क्लास मध्ये गेला नॉर्मल वाट पाहिजे एक तर रुमाला आणायला दिमत
म्हणलं तुला लवकर निघला असतो आपणंत
पण ते पप्पांचं करायचं होत ना रे
हा जाऊज काय
कुठं हो
आता पोहचते आता जवळ
ते मंदिरापर्यंत बोसला का विठ्ठलच्या
हा हा
विठ्ठलच्या मंदिरापर्यंत पोहोचला हा मग बरोबर जवळ माझा आता या पाहि सर अजून काही बाहेर नाही आले मी बॅग ठेवली आणि बसल आता
हम् हम
मला घ्यायचंय रा एकदा जर आले ना खरं म्हणते मी पहिले हे घेणार आहे ते गाडी नंतर पात्रहि
पप्पांकड पप्पांकडं मागून घे ना मग
काय
तेच ते
ती अरे आपण पाहिली ना सिक्स्टी एट वाली ठीक होत पण दिसायला सही होत्या यार फोटो मधे अठरा रुपये म्हणजे काय झालं अँप
अरे ते आपला कॅशबॅक भेटेल ना तुला ते ह ना पण मग आपल्या फ्लिपकार्ट वर हा कॅश बॅक भेटेल ना मांग
ह् तू काय घेणार ब काय
बघतो आता काही तरी घेतो मी ईथ हां बोल ना बघताो आता मी काहीतरी घे
वेणी वेधआ ते बोल नवता तो
माझे हेडफोन खूप झाले आता नको रे हेडफो आता तेी काही कामाचं नाही रे मलकळलं नंतर हा म्युझिक क्लिअर काही कामचं नाही बन तो तर चांगली क्वालिटी त्याला म्हणून
अरे आज काल कोणी वापरत नाही सगळ्याकड मोबाईल आहे
कररीबन अरे समजा माझ्या मोबाईलमध्येध्ये चाली म टिकेतणार आहे मग
हा ते पण आहे पॉवर बँकच येऊन ये ना चार्जिंगटिकड तर
हा पार बँक घ्यायचे मला बघतो आता
हम्
आता तू आता कोणता पिरियड आहे आता चालू
आता फिजिक्स चालू आहे पण आ लेक्चर मला करता येत नाही अ त्याच्यानंतर बायोच राहील प केमिस्ट्री अरे लेट ल ना रे अर्धा तास लेट झाला मला अर्धा आता शेवटच्या पंधरा मिनिटात कायच समजणार मला न्यू मेडिकल चालू त्यांचे लेसन संभर आलता ना काल रातनी उमरिकल चालू आहे मला सरली बोलणार आहे भाई आता थोड्या वे
मग बाहेरच थांबवत कधी तुम्हाला
हा आता माझ्याकड ऑप्शन नाही मी स्वतःहून मी बॅग ठेवली
हम्म
तर मग माझ्याकडडे ऑप्शन नाही आत बसलं तर ते सर् मला मोबाईल वापरू देणार नाही म्हणून बाहेर थांबलो म्हणजे कामात काम पण होत आता पिक्चर टाकून दिऊल ानलोडिंग वर
हा तिथं राहत व्हॉटसअप राहत तिथं
वॉटसअप
नेट राताक हा नेट
हा हा राहता ना दोन दोन वायफ आहे मला जे वाटेल मी त्याला कक्ट करून घेतो
हम हं
ज म्हणजे त्याची रंज असली असे ते कनेक्ट होऊन जातं मी एक तर पाहतो काय पोचला का हा
हा पोस्ट
अकरा अकरा वाजताच ते पे हे करायचं हे ते मॅ नाही बेच नाही का
ह
आं ओ
हे किती यायचंय अरे
झाले
माझं का चालू नाही ल आता बसलं पाहिज काही मॅसेज विसेज आला तर ठीक विषय तर करणार नाही मॅसेज आला तर चांगलंच होई आज परत टाकले एकदा हा
हा हा
परत टाकून पाहिलं म्हणलं का होत का नाही
हम्म हा ते पण
आणि नाही झालं तर जस आहे तसं चालू दे